- तोय का आवाज
हा येतय ना.
अं आली का शाळेवरून जाऊन?
नाही अजून चाललो घरी
हम
पाऊस चालायं बका इकडं पाऊसयें
अं इकडं नाहीयं पण.
नाहीयें का?
नायी
एक आहे पण जेवणं झाली का?
हा जेवण झाली, भांडी झाली
आज काय भाजी बनवली?
आज बनवली होती ते शेंगाची ते वालपापडीच्या शेंगा नाही का?
हम्.
मग ते बनवले होत्या चपाती न भाजी हा इकडं भाजीवाला येतोय ना
हम्
हम्म त्याच्याकडून घेतल्या होत्या.
गावात येतय का?
अं नाही आम्ही माळ्यात राहतोय ना.
म्हणलं गावात विकायला येत्यात. काय बाजार तर लांब आहे ना.
हां बाजर लांबेयं पण अशी भाजीवाल्याची गाडी ये ते नां गावोगावी फिरतेयं मगं आन् तू तिकडूंन मग पाय पायच येती का शाळेवरून?
हां पाय पायच येते.
आ
मग पावसाचे रस्ता नाही राहत गाडी म्हणून
हां लांबयेंका का दिडून जवळेयं?
दोन अडीच किलोमीटर रें
मग बरच लांबय नां.
हां अर्धा पाऊण तास लागतं जायला यायला हम.
आणि असा रस्ता म्हणजे झाड झुड हेंका जायाला.
मं नाही आहे नां का गाड्यांचा रस्ता आहे खडी टाकलेला आहे चांगल रस्ता नाही खडीचेयं.
हां आम् तीकड शाळेव मग् किती जणी काम करीतेयं तू एकटीचेयं का अजून हाय कुणी.
नाही आम्ही दोघी जणी हैती.
हम
मला मदतनीस हाय नां
आणि पोरां हायेका भरपुरी येतीयी का शाळेत?
हां येतत ना पोरां. पालक येतत घेऊन मं नियला येतेती, सोडाय येतेती. आम्ही दोन्हीच सोबत येत नाय.
हां तव हां मग बंर जोडीहाय नायी का
हुं
मगं घरी जाऊन- घरी जाऊन काम आवराय लागत असेलं तुला नां.
हां घरी जाऊन मग जेवण करायचं भांडे घासा ते कपडे धुवायचे मं झाला क शेतात जायचा.
हां अन् सकाळची सयपाक करून जाते का?
हां सकाळचे स्वैपाकं करून येते बाकीची माण स राहतेत नां तेली जेवण
हां घरी नाहीकां आवरायला कोणी?
आवराय नाही न कोणी
हम्म
आजी हाय आजीच्या वाटच स्वयंपाक करून यायला लागतय
आ हा आजीला होत नसेल आता
हम्म आजी नाय काय करत आ ह
हुं
ते पोरां शाळेतून जाउन आले का
हां आज शेनिवार नां मग लवकर जाऊन आली.
हुं शनिवारी सकाळची शाळा राहती नां
हां
हम त्या मिरच्यांच रोपचं यां सांगितलं होत तसं बनवलं का?
हां मगं तशी आयडिया केली नां सकाळीच. हां म तीच आयड्या केली मगं त्याच्यात माती टाकली आन राख. टाकली अन् हों ते दिलं मिरच्याच रोप टाकून मग आता मंग होईल मगं ते आणि ते झेंडूच टाकलं होत तें झेंडूच रौप कुठं उगलच नाही कारण ते निबारू बिनस चल हे अस कवळं बी झालं का काय ते उगवलच नाही.
कोणत्या तर टाकला असेल मोठा जेंडु कशा वर
मोठं म्हणजे ते जरा मोठ्याला नव्हतं थोडं बारीकच होतं आमच्या एक फुला राहती नाही ना मग ते एकात फुल वेटाळतात त्या अंडी होती.
त्यात पिवळी फुलं ना मोठाले.
हा.
हम् नाही आमच त्या लाल नाही का राहत्यात लोखंडी फुल.
हा.
ते इतना म्हणुन म्हणटल कोेणती झेंडू आहेत तुमच्या
हा नाही ते झेंडूच्या अशी रावे न पक्या पाकळ्या पाही
हा लाल कलर् च राहत्यात. तेच न मग
ह हा लाल पिवळी अशी राहत्यात त्या. देरू वाय नाही उ बोला.
आमच्या इकड छोट आहे ना छोट ल नाही का लाल फक्त ल पिरा कठ खली.
हम्म.
ते बि हाय मग आमच्या कड
आमच्या घर ते हाय म्हणते काही घरीच ते उपयोगाचं नाही.
पुन्हा ते फुल कवार च चालत नाहीत ना असं पूजेला कायला लागत आहे.
हा ते आहे मग ते आहेेत आमच्याकड
हा.
हम्म.
हम् ते नाही लावल का.
ते लावलस न ते काय लावायची गरज नाही आक्खा
ह आणि दसर्यला येतात शेवंतीची मोगर्याची
हम्म शेवंतीची नाही मोगरेच मोगर्याची लावल्यात गुलाबाची लावल्यात.
कोणता गुलाब लावलाय.
ते लाल गुलाबे हाय अन गुलाबी गुलाब हाय.
आणि तो सफेद.
सप येत नाहीय फक्त गुलाबी आणला आला आहे.
हा
हा मोगऱ्याच हा लावलं असं डबल पाकड्या नाही का.
हम त्या गजऱ्यांचा फुलांचा नाहाय का.
नाही गाजरच्या फुलांचा नाही.
हा का.
हम्म.
आमच्यात हाय मोगर्याचा हाय गुलाबाचा हाय लाल सफेद.
म हम्म. हम्म आण शाळेवरून घरी जायला अर्धा तास लागतोय का.
हा.
हम्म पाण्या बावसा चांगल हाय न.
पांघरायला छत्री घेऊन जायच रेनकोट.
अ.
जास्त पाऊस असला कारण रेनकोट घेऊन जायच थोडा असला छत्री घेऊन जायची. भिजून जातील सगळ्या घरी जाऊसतर.
हा आणि एवढे बारीक वाळूत वैगरे यायला बुक लागून जात असेल ना
नाही थोडा नाश्ता करून घेते ना
हा
घरून नाष्टा करून यायचा थोडासा
मग आता घरी जाशील कामावर लगेच शेतावर जाशील का?
शेत ग भात लावलाय थोडा. त मला म मध्ये पाऊस नव्हता ना.
हा
तो वालाता जाऊ पाय लागल ना कसं झालंय कसं नाही.
हा पाऊस झाला म्हणजे झाला असेल चांगला ना.
हम्म खत मारायला लागल. तुझ म खातता वापर द
आम्ही तेशीशानखतच टाकितोय.
हम्
हे मशीराहतत ना आमच्या का आहे दोन एक दोन मशी
हम्म
मग ते शणखतच वापरतय मग डबलला टाकितोय असा युरिया.
हम् ह
पण मग जास्त करून शेणकतच राहतोय मग शेणकत टाकलं का तीन वर्ष. राहतय ना त्याचा वा पवर
हा मशी जणल हो का?
नाही जण ब गाब ण हाय ती
अका दुध न देत नसतील ना त्या
नाही दूध नाही देेत. त्या गावातच अ हम्
म तर तिती भारी जोड झाली.
मग अजून पोहचले नाही का घरी.
नाही टाईम लागला अजून आता सिनेम रस्ते वालय आम्ही
वर अस अस अस स शेव घ्याेतो झाडा बिडा आणि लावली कावा
शेवग्याच ला आला ना एक मोठा झाड आहे.
आ शेग याच्या पा
शिहगा हा येतच ना
हा मी पण लावलं ती हम्
पावसाळी नाही राहते उन्हाळेच राहतात.
हा उन्हाळ्या म्हणजे येतात ना, मग मी पण दोन झाडा लावल्या, शांगा येते ती मग अ एवढ्या का घरी थोडी खाणार आहे
हम्म
हम् जायच्या बापया घेऊन.
ते अने का काय शेवग्या टायमाला शेंगारा तो शेवगा लागतोय.
हा
ह का ह काय?
हम्म ते आपल्याकडन राहात.
शंकर ब राहतच ना का?
हा
मी लावलेत दोनदाड तश त क
हा
हम् पावा आता पाणी पडले फुटल पावा होतील ते काही काड्या लावल्या तरी होत्याात ना.
हा काड्या लावल्या तरी होत.
अहं ते जांबाचं झाड लावलं होत त्याला आले येतेत का जांब
जांबा नाही ना त्याला अजून पुढच्या महिन्यात येतील मग. हो नाही का सोंग नाही त्या मध्ये हा तेव्हा पीकत होते.
हम्म आता मोठा झाला असेल ना.
मोठं झालंय पण मग ते जांभळाला नाही का असं कीड लागते जास्त करून
हा तेला ते इंजेक्शन इंजेक्शन माराय लागतं इंजेक्शन माराय.
इंजेक्शन माराय लागतंय का माहित आहे आम्ही नाही त्याच्यात ते खराब होऊन जातेत ना असं काळ काळ टिपक डाग पडत होती त्याला मग आम्ही जात नाही म जाताना कोणी येणारा जाणारा असले तर चांगला असले तर न्हेतात खुडून नाही तर म नाही जास्त करून शाळेतले पोरच जात्यात घेऊन तुमच्याकड काही नाही राहत
आं
हा श्वेता बोला ना म्हणल तुमच्याकड नाही आहेत का काही झाड पेरुची झाडं नाही आहेत काय तुमच्याकड
जांभळीची झाड आहे ना परत रामफळ नाही का रामफळाच आहे
लागत असता त्याले
हो त्याला फुलं येत्यात आता म्हणजे या वर्षी फुलं आल्यात मंग येतील त्याला आता
आमची सीताफळाची झाडं होती त्या गेली मरून पाणी नाही राहत ना त्याले तिथं
हम्म
शेतफाळा काढलाय पण शेतफाळा अजून भरलेला नाही
हा मंग शेततळ्याचचं पाणी टाकायचं झाडांनी म्हणजे मंग जगतील
हा आता पावसान भरल ना तवा
हा
झाडं लावल्यात आताच आंब्याची
हम्म त्याच्यात पाणी भरपूर म आता असेल ना शेततळ्यात
हा पाणी भरपूर मावतंय.
हम्म.
बघू ना म असं सोडायचेत मग काय करायचं ते.
हा म्हणजे त्याच्यात मासे सोडायचे का.
मास पाळायचेय तीत.
हा म तेनंले खायाला काय टाकायचं
दे ना तेनले खायाला
अ हा
त्यांच खाण भेटलं तर त्या मटण करायचं मच्छि पालन करायचे मच्छीपालन
ह मंग ते इकडेच राहायला लागल का का नाही.
राहायला सकाळी संध्याकाळी जायचं चक्करला
हा.
हा त्यांचा फायदा आहे म अशांचा
हम्म
हम्
भरला नाही ना आताशी चा फाॅम पावसान सर्व तर केलय
हा
आवाज येतोय का?
हा आवाज येतोय ना आता आलाय पाऊस आमच्या इथं बाकी काही नाही मग आजून हा आता पाऊस आलाय हम्म
घरच्याचा तर हाय घर चालाय
हम् हम्म
ठेऊ का म? हं आवण्या आवण्या घ्यायच्या त्या अजून आठ दहा दिवसांनी येतील आवण्या.
हा चालत ठेव म
हं
जाल का?